हॅलो हॅलो
हा बोलाकी आलय बघा फरशी पुसत होते जेवण झा हल
हा फरशी पुसया वेळ
होय ते आता जरा पाणी आलतं ना म्हणलं मग पुसून टाकत
हा हा म्हणजे टायमिंग वगैरे का नसत का पाण्या च
नाही पाहण्याचं काय टायमिंग नसते कवा पण यते
हा हा
हो
काय चाललंय ना
काय नाही बघा तुमच झालं जेवण
होय आमचं आवरले की सगळं आमच्या आमच्या पण आलं होत
हा हा हा
हम्म
ह तेसतानाग पाणी आले तोवर आवरून घेते ना पटपट सगळं
पाणी आलं कि कसं फटपट आवरून होते
हम्म मणूनच आवरात होते हम् अलू काय करायला
हा न आहे की चालू आहे खेळायला तच काय असतय आता झोप झाल्या पूर्ण मग आता काय आहे आम्ही झोपाच्या वेळेला आहे तिथं चालू असतं खेळायचं
होय तेवढा ह ते
र जरी पटलं तरी म्हणजे हे होते ना फ्रेशते होय नंतर मग झोपू देत नाही खेळायलाच बसा त्याच्या सोबत मग
होय आग त्याच
काय ना
काय नाही बघा निवणत नाही हम् कॉलेज आता एक दोन तारखेपासून झालो ब
ताण.
अजून तर काय द्यायच झाला नाही, रिझल्ट अजून आमचा आताच लागत नाही. कॉलेज चालू झाल्यावर मग रिझल्ट सांगणार.
हा आता डीएम एल टी वगैरे ते कोर्स आहेत ना? त्यांचे आज ला डिक्लेअर झाले वाट
होय का नाही आमचं कसं आस्त आता एक्झाम झाल्यात ना?
हा एक पंचेचाळीस दिवस तरी व्हायला लाग तात ना ते.
होय मग ते आम्हाला पेपर पण दाखवत्यात. काय जर अ दुरुस्ती वगैरे करायचं असलं तर ते, पैसे देऊन मग ते दुरुस्ती वगैरे करून घ्यायचे मग रिझल्ट लागतं.
होय का? म्हणजे आप आमच्या हिक आता चेंज केलेल ग आ जेव्हा वेळी कसं होता आधी रिझल्ट लागायचा जर आपल्याला शंका वाटत असेल ना आपल्याला एवढेच मार्क पडतात
नी अ पेपर आम्हाला दाखवतातच ना. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये घेतात. अ आपलं हे असलं ना युनिव्हर्सिटी कॉलेज असलं कि तसं नसतंयच. दाखवतचं नाहीत पेपर पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्य हे दाखवत्यात.
का, आमचं तसं बीएससी वगैरे होत तना मा आधी अ हे‌ करत होते. म्हणजे अ रिझल्ट लागायचा, आणि मग हा.. आणि मग आपल्याला ज्या तृ ते वगैरे काय हम ज्या आपल्याला हा वाटत असेल हा इथे माझे मार्क गेले असेल. रेचेकिंग ला देत होते ना ते, मग तुमचं भार आहे की मग काहीतरी सुधारणा करायची मग ते परत आणि मार्क वाढत असतील ना मग?
पण ते पैसे भरूनच म्हणजे रिचेकिंग पण कसं पैसे भरूनच करावं लागत.
हो का..
ह्म्म्म त्याला मग पाचशे रुपये भरायचं
अरे बाप एका पेपरला कि सगळ्या पेपरलाच... म्हणजे एका पेपरचे पाचशे भरायचे की सगळ्या पेपर.. पाचशे.. किती सब्जेक्ट आहेत मग तुम्हाला.
आम्हाला आता सहा सब्जेक्ट आहेत. हा..
म भरपूर जाते म्हणजे... चेक करायचं
अ नाही सगळं पपेर चं थोडं अस.. ते कोणाला एक एक एक अ पेपरमध्येच असतय ना. कि बाइ या पेपर मध्ये कमी पडालात किंवा या पेपर मध्ये नापास व्हा तर.
हा हा चांगलं माधी दाखवतातं ते.
होय ते बरं हाय सोडा... आपल्याला कळतंय ना. कुट मार्क गेलतं
कुठ मार्क गेलेयं हा मग त्याची एक - म्हणजे तपासूनच देतात की म्हणजे-
नाही नाही... तपासून मग आता पेपर तपास ते. कर शिक्ष आम्हाला पण आणि शिक्षकांना पण
हा हा नाही म्हणजे कसं तपासाच्या आधी जरी हे केलं तरी मग मार्ग वगैरे हे होतात ना
नाही नाही नाही तपासून मगच सगळं तपास झाल्यावर एक्टर्नल कंडा आल्यावर मग आमच्याकडे येत ते पण फि्ट असत दाखवायचं पण त्यांचं मोबाईल बीबाईल सगळं बाहेर
हो तेच पेपर फुटण्याचे वगैरे शक परीक्षेच्या वेळी भरपूर्टिकलीिक येतात ना सगळे कॉपे वगैरे काहीच करत
होय
स्क्वॉड वगैरे येण्याची शक्यता असते
हो ते तर आहेायच
हम्म
अजून काय मग
अजून काय नाही बघा फोन भरपूर झालेय आता
काय झालं
ऊन भरपूर वाढलेय म्हंटलं
ऊन उन्हाचं बरं विचारलं वैताग आलाय त्या उन्हाचा
तर काय कधी पाऊस पडेल चातकासारखी वाट बघायला ला
मी तर दिल
पावसाची तसे सगळे पावसाची वाट बघायला
कि मी तर दिवसात दोन दोन धांगोळ करायला लागले गार वाट
तेच केवलंई म्हणजे अस पाण्यात जोप जितका वेळ राला ना तितकं म्हणजे शांत वाटते जरा गार आणि अस बसला कि म लईच अस रखरख होत त्या
होय
हम् लहान मुलांना तर ल होते किरकिर करतात मग चिडचिड वगैरे होत्या
होय आता अ् आपल्यालाच किती त्रास होत ती लहान मुला आहेत बिचारी त्यांना काय
तेच की जेवण वगैरे झालं सगळ
हो हे झालं बघा आता म्हणलं तेवढं झाडून काढायचं आणि फरशीू बसायचं तेवढं झालं की मग निवांत झोपता येते
होय एकदा टेन्शन गेलं कि मग काय नाही तर मग झोपेत मग हा बाबा हे काम करायचंय ते हा आणि हायचोय ते काय चालूच असते घरचं काय झालं की चालूच असते
त्यात आता आज मम्मी वहिनी आजी सगळी यायला लागली
सगळेच येणार आहे हा त्यामुळे जरा चकचकीच ठेवायला पाहिजे ह
चकचकीत तर ठेवायला पाहिजे आणि
हम होय ते आपण दिवसभर आताही असते ना मघ वैताग येते ना
तेच रोज कस सकाळच स्वयंपाक सकाळीच करून ठेवत असते सगळं पण एवढा स्वयंपाक एका टाइमाला होत नाही ना. म्हणून मग सकाळच स काय तेवढं केलं. आता संध्याकाळी म्हटलं करत म काय तर मसालेे भात तेन एक केलं की बास होतय.
होय तेच की, आमच्याकडे नाही, आमचं सकाळचं वेगळं संध्याकाळीच वेगळं असं असतय.
नाही आमच्या खात्यात सकाळच संध्याकाळी.
वैताग येतोय आव, काय भाजी बनवायची सकाळ रात्री जेवलं कि सकाळच्या जेवणाची तयारी परत दुपारी जेवलं की संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न येतोय.
आणि सकाळी केलेली भाजी संध्याकाळी बी आवडत नसेल तसलीच
आवडत नाही, तेच तेच काय खाताय परत, सारखं सारखं तेच काय करायचं असं म्हणत आ रोज काय बनवायच तेच काय, म्हणजे कस एकाला एक पाहिजे, हा एकाला एक पाहिजे. दुसऱ्याला ते पाहिजे, असं नुसतं आमच सगळ्या हे असतय
अवघड हाय.
सगळ्यांच्या आवडीचं करायचं, आमच्या आवडींच कोण विचारत नाही
तुमच्या आवडी तुमच तुम्ही बघा, करून खायचं असल तर खावा नाही तर राहुदे
आवडीच असतय तेच खातोय ना, आपलं काय स्त्रियांना कुठे काय ओ असतय, त्यांच्या याच्यातच आपण समाधान मानतात ना.
हम्म, त्याज्यामुळच माग पडल्यात स्त्रिया.
कुठ आवड म्हणाय त्यांच्याच आवडीच सगळं आता मुलांच्या आवडीचं घरच्यांच्या आवडीच, चालूच असत. मग मसाले भात वगैरे कसा बनवताय म वेगळ्या पद्धतीन
काय नाही नॉर्मलच असतय. शक्यतो मसाले भात त्यापेक्षा आम्ही पुलावच बनवतोय ह हा मिक्स भाज्या तेन टाकून. ते कसं भाज्या पण पोटात जातात. आणि भात खाल्ल्यासारखं पण वाटत ना काय कुठले अवेलेबल अस सुलतीवरर जात त बीन अवेलेबल
हा बीन्स हा हा खडे मसाले वगैरे घालताय म
हा खडे मसाले फ्लावर कांदा टोमॅटो कात ता
हा हा
मिरच्या वगैरे
हा
हेच सगळं टाकायचं दालचीन
हा हा ते छान चविध अस
हा ते चव येत आहे ना खडे मसाल्याने भाज्या टाकल्या की ते सगळं टाकून मग करायचं
हा हा
त्याच्यात मसाले भातात माझा फक्त पाण्याचा अंदाज चुकतोय बाकी चवीला चांगला होतय पाणीच कळत नाही किती टाकयाचं काहीच नाही काय
प मग कसं करायचं आधी म्हणजे उकळी काढायची आणि मग एक थोडा वेळ जेव्हा पाणी द्या त्यांना मग आपल्याला जेवढा हवंय
मी कुकर मध्ये लावते हो
हा कुकरलाच की
कुकरलाच
हा कसं करते रेगुलर जरी भात असला तरी कुकरमध्येच घालते पाणी वगैरे उकळे काढतो ते आणि जेव्हा रट रट आवाज ल ना त्यावेळी आपल्याला हवं तेवढं म्हे पाणी केवढं लागेल आपल्या भाताच्या अंदाजानुसार म्हणजे केवढा आपल्याला कसा पाहिजे तेवढं पाणी घालायचं, आणि फक्त वाफ घालाय, नंतर टोपण लावून लगेच वाफ काढायची छान होतय भात आम्ही पण तसच करतो, हम्म. म्हणजे पाण्याचा अंदाज येत नाही ना,
होय की जास्त झालं म्हणजे पण अव उघड कमी झालं म्हणजे पण अवघड ते
हो तेच की तसं कररा म्हणजे अंदाज येतो म्हणजे कसं आपल्याला हे करायचं, पाणीवढं भर लागेल असं एकेकाना कस गीर आवडतो एकेकांना जरा सडसडी एकेकांना मध्यम असं आवडत ना,
आमच्यात मध्यम लागते जास्त मोकळ्या, होय होय चालतय,